हॅलो
हॅलो
बोला
कसे आहात.
आ मी छान आहे तुम्ही कसे आहे कधी येता भेटायले मग तर आता माझ्या कॉल लागेच होऊन जातो. हु हा
हो का
पण साक्षी तुले मोठ्याकडे अस का या दोन दिवसात तुला तीस कम्प्लीट करायला लागतात ते चार पाय तून वाचलं का ते.
नाही अजून यायचे आहेत मला
यायचे आहेत का. मसाईन तोपर्यंत माझे होऊन जाते.
हो आता झालं ना चालू ई.
हम्
हो.
कावीळ खोकला झालता हो बाळाला. अ कशी खोकलाल बघ.
ते हा खोकला कस बिचारी कधी येशील इकडं.
येते ना मी, रोशनबाई आणली काय इचं शूट बी कर नाही बा.
शूट करायचंय.
मग काय, तर पाहन उद्याची एकादशी नाही का? बाळाच आज शूटिंग करायला लाग.
कधी करायचं मग.
संध्याकाळी करू म्हणे, आयुष्य पंकालेश्वरला जाऊ आपण.
बर-बर, मी.
ह ह तयो पय कैस खक पय पय
खरंच करायचं शूट, तू बी घालणार आहे कपडे.
हा मी साडी घालीन.
हा बरं ठीक आहे. करू बघ, मूर्ती आहे आहे वाटत. आई आहे का मूर्ती? आहे का तिकडे, हा.
खोकला झाला हो इले, काय कराव समजत झोपतच येते. बर तसं येत नाही.
हो पाच, सहा वाजलेल.
हो.
नाही तर अंधार पडेल ना?
लवकर जाऊ. आयुष्य आला की, मला फोन कर तू, तो मी तयारी राहतो.
कुठलं गेलेलं आहे. येईलच.
तू तर आज एक्झाम आहे. त्याच्या म्हणे.
नाही त्याला बसु दिलं नाही.
काहून.
काय माहिती बसू दिलं नाही म्हणती, मी लवकर गेलतो, पण मला बसू दिला नाही म्हणते. फि दे, हा, फि दे म्हणते. असेच करू राहिले कॉलेजवाले, सांगळे करतात. मग आता काय, बोलेल मम्मी.
आस थोडी चालतंय.
काय माहिती, लगेच झटके येतात त्या इले.
शिक्षणा असेल ना, कस किती बी केलं तर.
होय, हो.
हम्म.
कोणत्या कलरची साडी नेसणार आहे.
कोणती घालू?
कोणती आहे तुझ्याकडे, मम्मीकडे ही आहे भारी.
माझा कडे बी आहेत, पण मी कोणती घालू समजून राहियला तर मग.
मग मी बी साडीच घालू का?
घाल. मी न घे आणल्या नाही इकडे, जास्त शाळ्यानी आणली ना, मला आता टेन्शन पडल मी कोणती घालू?
मग इकडे आहेत ना, ले मोठ्या.
तुला ब्लाउज बी येईन बरोबर.
मम्मी कड ब्लाऊज कुठल्या प्रकारचे आहे.
लइ मस्त-मस्त साड्या, मम्मी ना आताच त्या भावसासरांच्या, लग्नात एक साडी घेतली.
हो, खर ते मॅगो कलरची, मस्त वाटायची.
कोणती?
मम्मीची कोणती साडी आहे, हीचा गुलाबी ड्रेस आहे बच्चूचा.
अ काय काय
बच्चूचा गुलाबी कलरचा ड्रेस यता कशी खोकलायला वा लेकरू
आहे मम्मीकडे गुलाबी कलरची साडी.
नाही ग.
आहे.
नाही तीला औषध देेन माय.
माय मी ना औषध आता दिन संध्याकाळी द्यायची येते औषध तो घेऊन येतो म्हण येतो योगेश. चार वाजता.
ताप तर नाही आला ना!
ताप येऊन गेला आता खोकला झाला.
ते आता वायरस गेलाश शिंदी जाल.
हम्म
मला हि खोकला, सर्दी, ताप होता न वायरलच होत.
हम्म.
आ.
तू कधी असायन नव्हती मग.
काय?
तुम कधी येतील म्हटलं हे कॉल साठी आता.
मला का उद्या येईल.
हम्म.
लवकर येतात ना उद्या येईल.
यान पहिलं तु न कधी घेतला नंबर.
मी गातच आणल पप्पांना जेवायला आल ते तेव्हा.
पुरा
व्हि आय पी हाय म्हणते पप्पा. व्हि आय पी नंबर भेटला अगदी हाव.
त्या आखीचं बी तसच झालं ना तिनं बोबाइल सांगतय तिचं.
तिला बी दे ना हे अँप.
ते बाऊ ये ना तिच्याकडं मोबाईल नाय ना.
ह. त्याचा मोबाईल नाही ना.
हम्.
फुटला का? होता ना.
फुटला ना बाई तीचा मोबाईल.
हम्.
मोबाइलच नाही आता.
हम्म. आत्याला आले का टाक्स.
आले ना माय आत्यांचा कॉल कम्प्लीट केले. माझ्याशी काय बोलते.
अच्छा.
माझ्या सोबत झालेत सहा सात कॉल आत्याची.
हम्म.
हम् आता ते, हा.
बाप्पा!
म्हणजे माझ्याशीच बोलली ना!
हुं.
माया झाले पंधरा, आता मी तुझ्याशी बोलून कंप्लीट करती पटापट. हम्म, आज कशी बी माय दहा कॉ कॉल झाले पाहिजे, मंग उद्या पाचच ऱ्हायतात.
मी दोन दिवसात करून टाकील.
करजो बरं, ते मग आले की लगेच. कारन तू रविवारपर्यंतच कम्प्लीट कराय लागतीन साके.
हम्म.
हम्म, तू त्या फ्रेंडशी बी बोला लागीन तुले.
हाव.
कारन मले अशा त्यान बी घडलं, म्हणजे माया मल किती कॉल लागतील काय मीत! मम्मीले विचार बंर, किती कॉल लागतात एका पर्सन ला लावायचे असले का? मम्मी आतापर्यंत किती जणांशी बोलली?
किती कॉल लागता? चार पाच लागतात म्हणते.
मी चार पाचच्या वर केले आत्यान त म्हणे न वी आत्ताईल केले.
जाऊ दे जेवढे होतात तेवढे कर. हम्म.
साक्षी तू कोणा कोणाला पैशीन आता कॉल साठी?
आहे माझ जवळ, तू आहे, आत्या आहे, मामा आहे.
तु मला आशा आत्या न बी लाव
जिज्ञासा आहे, जिज्ञासाची माय हे.
जिज्ञासाच्या मायले तर मी लावतोच आता ते दोन एक कॉल तिले लावाच लागतील.
लाव-लाव. ते-ते त आमचं आम- आता आमची ओळखी आहे तर आम्ही लावूच ना आता!
हम्म.
तुला पाच कॉल लावीन वय, अ काय?
मल लावशील तू पाच, आत्याला लावशील, आत्याला लावशील.
हाव पण आत्या पागल नाही आत्या लई ग्यानी हे बाबा, आत्या लई ग्यानीये ना.
मग ते तर तेवढं तर लागणार आहे, मोठ्या माणसाशी बोलायचं म्हटलं की ते तर ग्यान देणारच आहे ना, मोठा माणूस.
हं, अ! मंत्र बी विचारू शकतात.
आत्या मंत्र म्हणती, नाहीत मग आत्या काही श्लोक वगैरे वाचून दाखवू शकती.
त्याला एक मी रेसिपी हे ते विचारते मी आता. पाहु आत्याला काही येते की नाही, परीक्षा आत्याची.
अ
हम्म.
आत्या म सोबत तशीच करते, काही बी बोलून टाकत असते,
हम्म.
घरचच, ते बी आपली बोडबड चालू हे अस मग तसं होऊन जातात लगेच
हा. मग अजून?
अजून काय असन ते त्याचं नसणं नाही बरोबर समजलं की नाही मला काय म्हणते बाई काही सांगत नाही कोणाचा नंबरये
तुला सांगितला होता ना मीन
मं मी आता तेच म्हटला तर तुझी मम्मी नाही म्हणते
हे हे
नाही नाही नाही
मम्मीला सरप्राईज द्यायचं होतं तुला
हम्म म ते सरप्राईज पहिले दि नाही हे करेल होत ना
म पहिले सांगितलेलं होत तुला
अन काये कलसा खोकला कसय खोकला. ह्या पडलं मीना काकूकडे पाहिजे होतं मीना काकू म आकांक्षाकडे
हम्म.
आणि त्याच्याकड तो मोबाईलच नाहीय अन कुट काय पण ते समजलं बी नसतं पण हे काही अखिल आखिल तरी समजलं असत अखिल तरी समजते काकुला नाही त्याची घर कमाई झाली असती ना नाही का नाही
मिनिटं दोन मिनिटात फॉर्म भी भरला
फॉर्मच काय होता तो
हे आता कोणता ओटीपी आला होता?
आं?
आता कोणता ओटीपी येत होता?
ओटीपी काय?
आताच तर म्हणे कोड पाहिजे की कोड पाहिजे
अरे ते आलत तेव्हा समजत नव्हतं साक्षी मी समजून सांगितलं आत्यालाही पुढची प्रोसेस चालू होता आत्याच काही नाही तिथंच स्टॉप केलं म्हटलं हे असं काही नाहीे बसा चूप काल आले ताईला टास्क काल पासून मग कॉल करायली ते
बॅलन्स आहे का?
हम्म हाय डाटा बॅलन्स आता घरीच आहे राजा म्हणते तो राहिला आता नसलं तरी ते मनाला घेन दोन दिवस टाकून घ्या कॉल कंप्लीट करा नाहीतर हम्म. काय?
् दादाला काल मेसेज केला होता ना दादा ना
थांबून चालत का माझ्यासोबत हा
तसं बी आता कुठ?
चल ना पंधरा दिवस मग आपण हेेत आता आठ तारखेला जाऊ अ पंचवीस तारखेला वापस घेऊ मोठे बाबा घ्यायला येतात आपले.
चालते ना.
येतं ना.
क
पंचवीस ते आठ तारखेला जवळ होत. हिचे आबा घ्यायला येतात. हो
अच्छा!
ह आपण तिथून पंचवीस तारखेला वापस, पुढे पप्पा येतात ना घ्यायला ह भेडलच.
अछा
हम्
हो गड्या. कट झाला मधुरा दी चा साखरपुडा बी ये. झाला आवाज बाई. ए जावंच नाही ना.